हा बोला.
आला माझा?
हा हा, आला, लागलं ना. हम्म!
ते काहून असं त्रास देते काय माहित, लवकर नाही लागत.
काय माहीत? झालं का जेवण वगैरे?
हो, जेवणा झाले ना, लय वेळचे, आता चहा पाणी करायच वेळ आल.
हाव काय?
चार वाजत आले ना आता? साडेतीन वाजले.
हाव, चहाचा टाइम झाला.
हम्म! चहाचा टाईम झाला आता.
आम्हाला माहच नव्हतं ऍप खुललं म्हणून, आज सकाळी मेसेज दिसला, मग सकाळी बघितल. हा. हम्.
आता
हम् हा ना, दहा, दहा करायचे आहेत ना पूर्ण?
नाही दहा नाही, पाचच आहेत.
पाच आहेत का?
हो.
हम्म! कधी होते. हा, स्वयंपाक वरण, चपात्या, पोळ्या, हे भात, हे भात
अस काय
हम्म!
काही नवीन? विशेष नाही केला काय पाण्याच्यान
करू नवीन विशेष?
कसं आता आहे, पाणी आहे त मग
पाऊस चालू आहे ना, पावसाात सुसत नाही काय, आज तरी बरं वातावरण आहे.
हो हो. आता, आता उघडलं
हा आता ऊन थोडस ऊन पडलं. पागल... हम्म हा... बाकी कुठे गेले घरचे सगळे?
अ कोणी आता शेतात चक्कर मारायला गेले. पोरी बाहेर गेल्या. आता सुट्टी असली की लेकरं फिरतच राहता.
हो पागल करतात घरी असली की. नाही आज शाळा लागल्या ना?
हो पण ते आज शनिवार रविवार आहे ना. आता दोन दिवस
उघडते एक मिनिट?
दोन दिवस हेच आहे. असं
उघड ना. उघड
हां तुम्ही कुठून बोलता म्हटलं?
तेवड्यान वरून
हो सोवद्या
हम्
ठाकरेस ना?
हा ठाकरे.
हम् मला कॉल्स येऊन राहिला, एकापरी कोणाचा आहे, काय माहित नाही. पण खंडे रावाय कोणी?
मला वाटत वारखेडच्या आहेत ना त्या?
हम्म
हम्म
वारखेडचेच आहेत. मी पण वारखेडचेच आहे. हम्म
बंबया
काय म्हणतात, बाकी पिकपाणी आणि हे ते
काय नाही पराठा पेरलेल्या आहेत, निंन चालू आहेत. बाकी
हो का?
हम्म
शेतात जात असता काय?
हो शेतात.
हो लेकर म्हणजे तुमच्या मुलं लहान असतील?
ह मुलगी शाळेत जाते, दुसरी पण मुलगी शाळेत जाते.
हो काय.
हम्म
दुसरी कितवीत, दोन मुली आहेत का तुम्हाला? हॅलो? हॅलो? हॅलो?